ह
काय म्हणताय मॅडम तुम्ही?
काय नाही म्हणत काय चाललंय तुमचं सर?
आमचं बघा आराम चाललाय आता झोप चाललीया.
हो का, ऑफिसला नाही गेला आज.
ऑफिस ला राजा टाकली या महिनाभराची. एकदमच, हो, पावसामुळे जात नाही आता मी बंद केलं. पाणी तम, तुम तेय व आम च्या ईथ कंबार कंबार बर त्याच्यामुळे आम्ही बंद केलय जाया
हम् हम् हम.
काय म्हणताय मग बाकी.
काय नाही बघा निवानताय तुमच काय चाललंय?
आम्ही आत्ता आरामातय.
हम. काय म्हता होय होय येते काय मग काय तुम्ही ठरवले की नाही काय? म्हणजे ऑफिस वगैरे मध्ये, हा.
होळी ला असतोय आमच्या इथे पाच दिवस कार्यक्रम. मोठा फेस्टिवल असतोय, सगळी धिंगाणाच चालू असती बाघा. डीजे बीजे.
हम्म. तुम्हाला स्टो स्टोरी मिहिते का ओ म्हन म्हणजे त्याची, आजून
काय आहे मला सांगा की तुम्ही?
म्हणजे तुम्हाला माहित नव्हती आधी.
नाय.
हा, म्हणजे ते होळी का दहणची कथा कशी माहितेय का? म्हणजे पूर्वी कसा हिरण्य कश्यप नावाचा एक म्हणजे अत्यंत शक्तिशाली असूर राजा होता.
हा.
आणि मग त्याला असं वाटायच म्हणजे त्याला असं वाटायचं कि स्वतःलाच देव म्हणजे देव मानावं सगळ्यांनी, अशी त्याची इच्छा होती. पण कस त्याचाच मुलगा आहे ना प्रल्हाद. म्हणजे हा, भगवान विष्णूचा, परम भक्त होता. त्यामुळे, हा त्यामुळं काय व्हायचं कि हिरण्य कश्यपला खूप राग यायचा तेजा, मग काय झालं एकदा कि त्याने प्रल्हादला अनेक प्रकारे मार म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला. पण, अं प्रत्येक वेळी भगवान विष्णूनी त्यां चे म्हणजे त्याचे रक्षण केले असे असं म्हणजे, सांगितलं जात त्या कथेत. आणि मग काय हो, हा, म हिरण्यकश्पाची बहीण होलिका. होलिक नाव होतं तिज, म हिला अग्न म जाळण्याव म्हणजे, तिला एक वरदान हो त किती, अग्नीमध्ये न जाण्यावर मिळाला होता.
हा.
म. तिने काय तिने प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत, बसायच ठरवलं, मग काय झालं? म्हणजे तिचा उद्देश प्रल्हाचा मृत्यू होवा, व्हावा. असा होता, पण पण काय झालं की? परंतु मग त्या होलिकाने त्या वरधनाचा गैरवापर केला. त्यामुळे भगवान विष्णु च्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला, आणि हा आणि मग काय झालं की होलिका अगनीत, जुळून भस्म झाली. कारण तिला, विष्णू कडून वरदान होते ना कि, तिला अगदी म्हणजे अगनीमध्ये म्हणजे ती जळू शकत नाही.
हां.
पण तिनं गैरवापर केल्यामुळे, स्वत जवून भम झाली ह
कोणती होलिका?
होलिका, हा म्हणून न म्हणजे का सजरी केली जाते माहिती का? की वाईट विचारांवर त्याग करून चांगल्या मार्गाने चालण्या संदेश मिळतो आपल्याला या म्हणजे कथेतून. असं. हम्म.
चांगलं आहे, चांगलं आहे, असू दे.
हा मग या घटनेतून, कसं आपल्याला समजत कि स ते आणि भक्ती आणि चांगुलपणाचा कसा कायम विजय होतो.
अहंकार नंतर असं काय नसलं पाहिजे आपल्यात.
आता अ काय म्हणायचंय? जरी हिथं जरी आपल्याला कोणाला आपली काही चूक बिघू अस पाप दिसत ती नाहीतरी देव वर्ण बघत असते हो. सगळ्यांचे काय म्हणायचंय हा.
हम्म.
हम्मम् ते झालं हेथच पाप्प फेडायचे आहे.
हम्म.
हम्म.
बरं बर मग. काय बनवणार आहे आज तुम्ही?
आम्ही होय, पुरणपोळी बनवलि आज आमच्या आई न. तुम्हाला येती का पुरणपोळी बनवायला?
हो येते की.
मग कशी बनवाय असती? मला सांगा की कारण मी मम्मीला विचारलं तर ती सांगत नाही मला.
का?
तेी म्हणते तुला कशाला पाहिजे? म्हणून म्हणलं तुला विचारवं.
हा हा हा हा हा. तुमची आवडती दिसती वाटते पुरणपोळी?
हो भरपूर.
हम्म. पुरणपोळी साठी काय करायचं? पुरण्यासाठी काय करायचं पल्यांत? दोन कप हरभ डाळ.
हां.
दोन कप गूळ.
हा.
वेलची पूड, जायफळपूड जायफळ पूड, जास्त नाही घेलची. वेलची वेलची.
अ नाय म्हणलं मिरची पूड कुठून आणली.
नाही वेलची पूड.
हा हा.
दोन कप गव्हाचे पीठ.
अहो दोन कपात काय व्हायचं? आपल्यात लागतात दहा पंधरा पोळ्या. तुम्ही काय एका माणसाच जेव्हाण सांगताय? इथं आमच्यात दहा जण आहेत. दोन दिवसाला एक पाहली पेठ संपता आमच्यात.
बर डबा भर घ्या, त्यात अर्धा डबा मैदा टाका. हा. दोन टेबल, आता दोन काय कली होता तेलाची मिठ टाका एक
हाऊस दॅट. आठवड्याला ड्बा लागतो तेलाचा पंधरा किलोचा.
अगं बया! होय का?
होय.
आवश्यकतेनुसार. पाणी जार जार भरून पाणी ओता हा.
सकाळी उठलो ना की एक एक वाटी तेल पितो. गट हेल्थ इम्प्रूव्ह. म्हणजे घट हेल्थ हेल्दी राहासाठी आम्ही काय करतो एक एक वाटी सगळी जण तेल पितो.
उठलो की. हॅलो!
बास बास आम्हाला उचाईल इकडं ऐकून.
हो तुम्हाला उमट व्हायला काय आमची गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायसाठी किंवा चांगली राहण्यासाठी आम्ही असं करतो.
बर प्या एक काय चार वाट्या प्या.
चार नाय लिमिट मध्ये ख संगळं असते आपल बघा.
बरं बरं बरं मग हरभार डाळ धऊन घ्यायची दोन तीन तास भिजवत ठेवायची डाळ कुकर मध्ये माऊ होईपर्यंत शिजवायची न तर ती शिजलेली डाळका करायची गाळून घ्यायची त गाळलेलं पाणी आहे ना आपल्याला ह्याच्यासाठी काढायचं आमटीसाठी काढायचं असतं. तर मग कढई डाळ आणि गुळ एकत्र करून मग मंदाच्यावर काय करायचं असतं सतत म्हणजे. मिक्स करत राहायचं शिजवायचं शिजून द्यायचं त्या डाळीला. गुळाला मिक्स झाला पाहिजे हा मग थंड झाल्यावर. काय करायच की पूरन यंत्रातून किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून गुळगुळ करून तयार करायचं.
हा हा हा हा.
हा मग कणिक मळा नळायला काय काय पीठ, मीठ, तेल, पाणी घालून मौसूद खनिक म्हणून घ्यायचं एकदम मसूद.
बर बापरे हो का?
हम् कापसागत लागल्या पाहिजेत पोळ्या हा तोंडात घातल्या घातल्या. हम्म!
घातली की विरघळली पाहिजे ग पाहिजे गोळी मणा हा
हा हा विरगळली पाहिजे बरोबर. तीस मिनिटां म ते पीठ झाकून द्यायचं तेल लावून.
त्याला अहो! तसं बनवणार पण पाहिजे ना म्हणजे समजलं का.
हम् तु तू बनव की.
आहो! मला येत असते तर लय झालं असत.
हम्म! कसं असते आधीपासूनच मुलांना शिकवलेलं नसत त्याच्यामुळे त्यांना काही येत नाही. असं झालंय आजकाल हम्म. थोडं थोडं शिकायचं.
शिकतो ओ थोडं थोडं तुमच्यासारखं आम्हाला काही घरात आहे का काम सगळं आम्हाला रानातली काम असते. ते.
होय का मग पुरणपोळी लाटायची. मग कशी लाटायची कणकेचा छोटा गोळा घ्यायचा त्या पुरणाचा गोळा घालायचा नंतर कडा बंद करून घ्याय हलक्या हाताने मग पोळी लाटायची. मग नंतर काय तूप घ्यायचात आपण तेल लावतो ना कोळी भास चला तर ती चूक नाही करायची तूप घ्यायच.
हा अहो आमच्यात तूप हाय का नाय हॅलो. तूपाण आमच्यात दहा दहा किलोच कॅन भरली त चार. आमच्या गाया हैत्या पन्नास. देशी गाय त्याच्यामुळ तूप आमच्यात लई भागातन माणसं न्यायला येतीत तुम्हाला माहिती हाय का. हो हो पन्नास गाईची
बा.
अहो एक डबा काय एक कॅन घेऊन जावा फक्त एक पाचशे रुप हजार आठशे रुपये एक माप आहे तूप.
आता आमच्याकडन पैसे घेणार का.
अहो आता मसराशनी खायला कोण तुम्ही दे ता का आनून हा तुम्हाला असंच द्याला.
आम्हाला नको तूप मग काय करायचं.
लागलो या या आणि न्हा आमच तूप.
हम् कारण नाहीच तुमच्याकडं नंतर काय करायचं. पुरण कोरडे आणि घट्ट असावे लागते कळाल का. त्यामुळे मग पोळी फटत नाय.
हा का.
हा पोळी लाट म लाटताना काय करायच हलक्या हातानी लाट फटायची दाबून दाबून नाही लाटायची फटाय फाटणार पोळी मग हा हा.
ताना माझ्या तोंडाला पाणी सुटाय लागलंय. तुम्ही मला वाटतंय सुगरणच हायसा जेवणातली.
मग काय हो. गरम पूरणावर मग तूप आणि किंवा दूध घालून म्हणजे खाल्ल्यावर अधिक चविष्ट लागतय.
हा का.
समजलं का तुम्हाला हा.
हां हां हा हा.
तुम्ही सांगताय बरं का एकदम भारी सांगित ही माहिती मला जरा अशी चांगली वाटली तुम्ही सांगितलेली आणि मला ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
हम्म धन्यवाद चला सर तुमच्याबर बोलून चांगलं वाट ल ठिवू.
आम्हाला पण चांगलं वाटलं आता काय ठेवा.
आहा चला.